हेलेक नाही
खाल्ले पण संपले पण तुम्ही आल्यार तुम्हाला करू गरम गरम किती वेळ अजून यायला
हा आम्हाला आम्हाला अजून दोन तास आहे
नाही पूर्ण नाहीत करायचे एक काम
हो म्हणून तर म्हणलं थालपिठा खाल्लंय का नाही नाही आमही दोघाात केत नाही
हा हा नाश्ता आणलं होताात काय
हा वढ खाल्ले आम्ही वढ डे बजे
काौम पेऊन बसलेले आहे तुम्ही मग आम्हीच कशाला वाटतो आम्ही
ह म्हणून तु मला म्हटलं घ्या जेवणड
आम्ही जाऊन केले
तकलीफ झोपली का
झपाला टाकली टकली रडून रडून झपते रोज
अ छोटे
टफन गपलीरी चतनमकी झोपली ती प त
मोतची तकलीफ हा कधी होय
विस्तारित वाासत नवीन चप्पल नवीन हे बॉटल नवीन बॅग टिफिन सगळ नवीन
हा वा
हम्म
घर ग म मजा आहे मज कााय
हम्म माहतच आहे आता परत नाईट करून या परत स काळी लवकर द्यायचं
हम्म
हम् दुपारी घरी जेवायला नाहीयचं दबा घेऊन जायचं
हम्म
चालेल करा मग लवकर लवकर काम ह् माग
हम्म
न गल्या फोन करा आम् जागीच आहे
हम् हम्
ठीक आहे होव काम
हम्म
तीन महिन